अ
हॅलो हॅलो हा आवाज येतोय का मॅम माझा हा आवाज येते का मॅम?
हा येते
अ हा ओके मॅम हा असच बसले होते खूप दिवस झाले म्हटलं मॅम तुमच्याशी बोलून. आणि म्हणजे आता आपल्या भारतासारखे देशामध्ये अनेक पदार्थ खूप अ बनवले जात खात म जसं कि आता इडली असो डोसा असो अम अ अ परत आंबोळी असो मिसळ पाव असो. म्हणजे असं भरपूर पदार्थ आहेत ते पदार्थ आपण बनवायचा असतो तर मग अ त्या पदार्थांपैकीच एक पदार्थ मॅ तुमच्याशी मी शे शेअर करते आणि तो पदार्थ म्हणजे अ आपला म्हणजे स सगळ्यांचा आवडता आणि फेमस असा वडापाव हा वडाप रेसिपी मी तुमच्याशी अ अ तुमच्याशी शेअर करते मॅम तुम्हाला आवडतो का वडापाव मॅम?
खूप आवडतो मला हा खूप आवडतो मला.
हा खरच हा म्हणजे चला तुमच्याशी मग वडापाव अ अ कसा बनवायचा अ ह्या मी तुमच्याशी शेअर करते ना.
हा.
अ क हा तर आपल्याला वडापाव बनवण्यासाठी आपल्याला जर जरा एक मिनिट थांब काय ओंकार बोल तू काय‌. दहा मिनटत.
हा.
हॅलो.
हॅलो.
दिदे.
वडापाव बनवण्यासाठी काय करतात?
एक.
हॅलो.
काय झाल?
हम्म.
हॅलो. हा.
हॅलो.
छी.
हा.
या.
हम्म. बरं.
तिजय.
हा.
शि केलं.
बर.
बात शे का. हा काय झाल असं.
हा.
हि कोण केलं .
बरं.
ठिक कर ते.
ओके.
हम्म. हम्म हा
हा
हा
हा हा चला
हा
ति नाही ह
शी कोण केलंय, शी कोण केलंय?
हा
तेच
हा बर
हॅलो
हा
हॅलो
हा
हॅलो ए वडापावची रेसिप ती जरा शेअर कर तू तोपर्यंत हॅलो. वडापाव कस बनवायचं तोपर्यंत शेअर करा आलो मी.
मला कसं कळणार काय काय घालायचं ते? आ? वडापाव बनवण्यासा पाव घ्यावे मीठ आप रताविषयी पचरा शिकवल्या नंतर लिव्हींग साल काढावी. ती भाजी तेल घेऊन भाजी करायची. आणि त्याला बेसन पीठ लावायचो आणि त्याला जरा चपट करायचं गोल गोल करायचं त्याला आणि तेलात सोडायचं जेव्हा आणि ते भाजल्यावर तर करपूस. एका भांड्यात काढून घ्यायचं कि ते आणि पाव असतंय की नई ते वड्यात घालायचा आणि खायाच. त्याश रे हा दह्या संग आपण शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतो. पल्या चवीनुसार आपलाहिती सॉस खाऊ शकतो कांदा खाऊ शक क ते बाजून मीठ घालून आपल्यावर असत सगळं
ह अ.. हाय हे धूप तुटू डू डू गुड मॉर्निंग तू नाय करायच ते.
हॅलो हम्म
हॅलो हॅलो हा आवाज येतोय माझा हा हा हॅलो आवाज येतोय का?
हा येतोय ना
हा तर मग वडापाव कसा बनवायचा हा तुमच्याशी मी मॅम शेअर करते. अ.. तर सर्वप्रथम आपल्याला वडापाव करण्यासाठी आपल्याला काय अ करावं लागेल तर आपल्याला अ आपला जो काही हे डाळीचं पीठ आहे. ते डाळीचं पीठ घेणं खूप गरजेचं आहे नाही जर डाळीचं पीठ. व्यवस्थित असेल तर आपला हा वडापाव अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर डाळी च पीठ आपल्याला अगदी छोटीशी आपल्या घरा शेजारीच जर गिरण असेल तर ती गिरण आपण त्या गिरणीतून आपण दळून आणू शकतो. मग मग त्याच म्हणजे डाळीमध्ये तो डाळी जे काही आपण वडापावला डाळ घेणार आहोत. ती डाळ अगदी अ घरची असेल किंवा बाहेर आपण वेिकतची डाळ असेल. आता जास्त करून विकतच्याच डाळी मिळतात कारण का घरगुती डाळ ह्या ज्यांच्या घरी शेतकरी असतात. शेतकऱ्यांच्या घरीच ह्या डाळी उपलब्ध असतात. मग अश्या पद्धतीने ज्या काही डाळ आहेत. त्या डाळी डाळ काय करायची आहेत. तर अ डाळ आणि त्याच्यामध्ये थोडस तांदूळ मिक्स करून आप आपल्याला धुण आणायचं आहे जेणेकरून आपलं जे हे वडापाव आहेत ते वडापाव अगदी म्हणजे मऊ आणि क्रिस्पी होतील. आणि खा खाण्यास सुद्धा स्वादिष्ट लागते. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अ वडापावच म्हणजे तुम्ही सांगितलं की डाळ व्यवस्थित आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे. मग दळून आणल्यानंतर आपल्याला जे काही वडापावचे म्हणजे वडापाव करण्याचा प्रयत्न आपल्याला मेन म्हणजे इनग्रेडियं आपल्याला जो काही आपला आहे तो म्हणजे आपला बटाटो बटाटो असेल तर आपले वडापाव कसे. अ वडापाव हा बटाटो असणं गरजेचंच आहे त्यामुळे आपल्याला बटाटो काय करायचे आहे ते उकडून द्यायचे आहेत. आता बटाटू उकडून घ्यायचे आणि ते जेव्हा गार होत ते आपण पाण्यात न घालतो थोडेसे नॉर्मल होण्यासाठी आपण थोड वेळ केलं पाहिजे आणि वेट केल्यानंतर आपण ते बटाटे आहे ते व्यवस्थित गार झाल्यानंतर सोलून घ्यायचे आणि जर आपण गार पाण्यात जर ते बटाट घातले. तर ते बटाटू मग पुन्हा चव थोडीशी बिघडू शकते मग आता आपल्या बटाट्याची भाजी करायची आहे. बटाटयाची भाजी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर? अ थोडासा ठेचा बनवणं गरजेचं आहे ठेचा बनवता बनवायच्या अगोदर अ आपल्याला अ अ ठेचा बनवायचा आहे तर ठेचा बनवण्यासाठी आपल्याला अ कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, जिरं हे असणं गरजेचं आहे. हे असण म्हणजे हे थोडस थोडस खरपूस भाजून घ्यायच. आणि भाजून घेतल्यानंतर जो काही त्याचा ठेचा आहे. तो आपल्याला ठेचा बनवायचा आहे अ आणि जी काही भाजी आहे ते आपल्याला भाजीमध्ये थोडंस एकाकडे. त आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेलमध्ये थोडं जिरं, मोहरी, कडीपत्ता. आणि जो काही आपण ठेचा बनवलेला आहे तो ठेचा त्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि त्याच्यार त्याच्यानंतर ठेचा घातल्यानंतर जे काही आपण उकडलेले बटाटे आहेत ते बटाटे व्यवस्थित थोडेसे स्मॅश करायचे आहेत आणि स्मॅश केल्यानंतर
सज का?
त्यामध्ये अ आपल्याला ते हळद वगैरे घालून छान त्याचे गोळे करून घ्यायचेत. आणि ते बटाटेिक आपण गोडे घ्यायचे आपल्याला पीठ तयार करायचंय. मग आता पीठ करण्यासाठी आपण मी दवून आणलेलं जे काही पीठ आहे ते तुम्हाला मी शेअर केलेय मागाशी आणि मग आता आपल्याला काय करायचंय अ तेि का हे पीठ आहे ते पीठ आपल्याला अ. त्या पिठामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचं आहे खलेलं आणि ख तेल घातल्यानंतर आपल्याला अ त्याच्यामध्ये अ थोडस हळद मीठ. आणि थोडसा ववा घालायचय. आणि अ ते छोटे छोटे गोळे करून घेतलेत ना ते गोळे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड कराय अशा पद्तीने आपल्याला जे काही वडापावचे मी तुम्हाला गोळी वगैरे केलेली सांगितले. पिकामध्ये सोडायचंय नंतर त्या पठामध्ये थोडस तेल म्हणजे ज खायितलं आणि ते बडे सोडून घ्यायचे अशा पद्ध तिने आपले वडे तयार होतात आणि ते अगदी ख्रिस्पी आणि अगदी मी थोडस पौष्टिक. पण असू शकत कारण का? आपण घरी करतो बाहेरच खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी. अ केली लागी पौष्टिका आणि तेल कमी तेलात आणि ते म्हणजे जास्त अ ऑइली नसतात ना. अ आणि चांगलं तेल असतं त्याच्यामुळे आपण त्या तेलामध्ये तळून घेत शकतो. आणि बाहेरच कसलं खरी तेल चांगलं नसतं मग त्याच्यामुळे आजार होतात मग ते आज जार अ कमी होण्याची शकत असते म्हणून अ आपण घरच्या घरी अगदी पौष्टिकनं आपण नेहमी खाल्लं पाहिजे असं मला वाटत.
हम्म. बाा बाय. हा ह. हो झालं ते मग